हॅलो.
हॅलो आवाज येत?
हा येतोय ना?
काय करताय?
काय बसलोय घरी.
घरी बसलात व्हय.
हुं.
सावू, इश्यू आला?
हा आली साहूआली, विषू आला.
व्हय.
जेवण वगैरे केलं. काला बनवून दिला त्यांना.
हां.
हुं. काला वगैरे खाल्ला त्यांनी
हम्
न आता खेळत बसली ती.
खेळतायेत.
हुं.
ह ह हा काय झालं त्या याचा?
कशाच?
शंकराचं काय झालं?
शंकरचं, काय नाही ना ते दवाखान्यात दाखवलं त्याला.
यू.
हू ऊ उ दवाखाना चालूय म त्याचावाला.
दवाखाना चालु हाय न, ड्युटी ला जातय का नाही मग.
नाही ड्युटीला ते गॅप दिलाय, सुटी टाकली त्यानी दोन - चार दिवस.
दोन चार दिवस सुट्टी टाकली.
हम्म हात काम करत नाही त्याचा.
हम्म हम्म. हे कम्प्युटर मुळ झाल असेल त्याच्या हाताला.
हा हा ते बोट ते थोडं लूस पडले त्याच्यावाले.
कॅम्पुटर वर काम कराय कराय मध्ये झालं असल ते.
ह.
आमच्या घरी काय. आज मिटिंग आहे ऑफिसची. दोन वाजता. आज सगळे जणे ऑफिसला. चव्हाण साहेबे. सुर्वे ये.
आमचा शक्ती हाये. बारसकर हाये. पगारे साहेबे.
सगळीच्या सगळी जमलीय आज तर.
हा आज तर सगळे आलेलेय आमचे वाले. ऑनलाईन मिटिंग ठेवली विशी.
सगळे बोलणार का मग मीटिंग वर?
नाही सगळेच नाही. अन काम राहताना काम.
हम्म हम्म.
टरच्या काम ते प्रिंट वगैरे काढायचं. ते माहिती तयार करणे.
ह हा.
दम ते माहिती ना आता दोन वर्षाची माहिती सांगितलेलीय.
चोवीस, पंचवीस, सव्वीसची.
मला वाटलं की सगळे सगळे बोलतील ते ऑनलाईन मिीटिंग वर.
नाही फक्त साहेब बोलतील. डी एम साहेब.
बाकी ब काय? बाकीच्या नीस पाऊून बसले. जे विचना होईल ते साहेबालाच होईल. जे विचारन होईल ते साहेबाला. साहेब मग सांगतील हे आणून दे. ते आणून दे.
ती फाईल आनूनंद्या ती फाईल. आनूनं द्या. वगैरे ह
हाव.
हम्म व्यापाारीच किती काम झालं किती पेंडिंग? किती वसूली केली?
वसुलीच. आणि वाटपच जास्त निघणारे आमच्याकडं. किती निधी आला. किती खर्च झाला.
किती लाभारतीनां किती लाब दिला. हे विचारण जाईल.
आसय का?
हम्म हम्म.
चांगलंय तुमचं ऑफिसच.
आमच्या ऑफिसच चांगलं काम चालूये. बिझी ए सगळेन सगळे कामा म
रुपाली बी गेली ड्युटीला.
ती बी किती वाज्याला येते पाचला येते का साडेपाच ला येते
जेवण केल होत ते.
हा केल होतं ना.
मला बी मित्रांचा फोन आला होता बाहेर चल तू फिरायला.
फिरायला जायचं म्हणताय?
इकडे जाताय ते वडजायला.
वडजायला काव
चल बो जाऊ फिरन येऊ.
हम्.
अनिकेत जातोय दोन तीन जण हायत ते.
गाडी मागत होती म्हटलं मला मिटिंगला जायचं ए. मुलाची मिट ए म्हणतात शाळेत. हम्म असं सांगून दिलं त्यांना. माझी गाडी मागत होते तर.
गाडी त लयच खराब झालिये लयच म आस सांगून द्यायचं.
त्यांना तसं सांगता बी येणार नाय मग गाडी खराब ए आस.
हम्.
त्यांना मिटींग च सांगितलं मिटींग हाय बॉ आस.
हा हा. तेच म्हणतय यांचं काय चाललंय काय नाई काय फोन करता नाही काही नाही.
सोनीचा फोन बिन आला होता का नाय?
नाय.
मला बी नाय आला.
तिच्या बी काम चालू राहता बिझी राहतेस.
हम्म.
अजून काय गावाकडून मग काही पाणी पाऊस वगैरे?
पाणी पावस तर कायच नाय. पिक वगैरे आहेत थोडे बरे. एक दोन पाणी आठवड्यात आठवड्यात जर पाणी आल तर ठीक.
हा.
बोलू
हा ना देवनी बी काय गॅप करून दिलाय काय माहिती पावसाचा. अस काय बाकी आवरा.
काय खेळताय रे.
आमच आणि काय? जेवायला बसले आमचे साहेब लोक आता.
जेवायची सुट्टी झाली.
आणि जेवन झाले का लगेच मिटिंगला बसतील. मी
मीटिंगला बसले का ते दोनला संपती का तीनला संपती. आता काय
वसराचे काय?
पाणी वगैरे आलय का काय बघाव लागेल.
जाऊ दे.
वरती लावुन दे पाण्याच. आल असेल तर.
तेकी चालू आहे वाटत.
हा रींकू किती वाजता गेली काय नही.
रिंकू गेली ती दहा वाजेला.
दहा वाजता.
हम्म डबा राव डबा मिलती आठ सवा आठला.
आठ सव्वा आठला येती.
हम्म
चांगलीच लांब लचक ड्युटी आहे ना.
मग दहा ते आठ दिवटी लागली.
दहा ते आठ ड्युटी, बोर नाही होती का ते.
नाही राहता तिथ तीन चार जण ते. बोलुन चालून होऊन जातो दिवस पास.
मस्त पूर्ण आठ घंट्याची ड्युटी राहते ह.
हम्म इशु बोलतेय इशु.
इशु काय म्हणतोय?
काय हॅलो
हॅलो
आ
अभ्यास झाला.
अभ्यास
जेवन केले.
नाही. हा केले केले. केले केले.
केले केले
हा
हा. काय नाही आता ते मेस आधार कार्डाचे.
अ मेस ने ना. बघितला नाही. मी दुसऱ्या क्लासमध्ये चाली गेली होती.
मेस नाही होते.
ह कंप्यूटरवाली मेस होती.
कमप्युटरवाे मीस होती.
हा‌.
दाखव दाखवलं का आधार कार्डा काय
नाही.
नाही दाखवत.
नाही‌.
मंग. उद्या ना कोशी उद्या उद्या नाकोश व्यवस्थित आणला.
यासव घेताय.
व्यवस्थित आणलं का?
तेस य हा.
हा त बाई.
काय आतू बाई अजून आली नाही.
नाही आले.
काय करशील.
हा हॅलो!
काय कडती.
काही नाही बसली हे. आमचे साहेब लोकांच जेवण चालू आहे.
हम्म.
मस्ती करू नका. अभ्यास वगैरे करात जा. अच्छा!
काही नाही.
तुझी मम्मा गेली का काही नाही.
गेली ना.
गेली. ड्युटीला.
आ.
तुझी आ अक्काचा फोन आला होता का काय.
नाही.
नाही आला?
हाव. जड घेऊन, ठेवता तू बोलना, हॅलो?
हॅलो?
आई सा बोलती व्हय, तू काय करतीये?
मी बसलेले ये.
कुटं?
ऑफीसला.
कशावर बसली?
कशावर बसता? खुडशीवर बसता. हॅलो?
तू काय कलतिये?
ओफिसात आहे.